हॅलो!
हॅलो हो येतोय.
अ. बोल ना आपण कोणत्या विषयावर बोलणार.
मानसिक आरोग्य, पुरुषांचं मानसिक आरोग्य. मला असं वाटतय की जेवढं मानसिक आरोग्या विषयाच्या चर्चा होतायेत ना. त्या चर्चाच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. किंवा बालकं आहेत, पण पुरुष हां अजून ह्या मानसिक आरोग्याच्या चर्चांच्या केंद्रस्थानी आलेलेला नाहीये. कारण की असं वाटतं की, मानसिक आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या फक्तं स्त्रियांमध्ये आणि मुलांमध्ये आहेत. पुरुषांविषयी जरी असल्यां तरी त्याविषयी चर्चा होत नाहीये. कारण की आपला समाज, आपली समाज रचना ही पुरुष प्रंधान आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यांची समस्या असणं, म्हणजे ते पुरुषार्थांला आव्हान आहे. अशीं एक प्रकारची धारणा झालेली दिस
पण पण जेव्हा मानसिक आरोग्यामध्ये जे लोक काम कर तात कॉऊणस्लर असू दे सायक्याट्रीक असू दे ह्यां लोक हें लोकं जेव्हा अभ्यास करतात, किंवा ही लोकं जेव्हा मांडणी करतात तेव्हा ते शक्यतोस स्त्रीं- पुरुष भेद नाही करत, किंवा त्यांच्याकडे येणारे जे अं क्लायंट असतात. किंवा जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये पण ते अस म्हणत नाहीत की स्त्रियांना जास्त त्रास हाय आणि पुरुषांना कमी त्रास आहे ऍकच्युली पुरुष हा स्वंतःचा कमीपणा समजतात, की आपल्याला काही मानसिक त्रास आहे किंवा आपल्याला ताणं आहे.
नाही ती जागृती नाहीये त्यांना ताणं असतो, पण आपली समाज रचनाचं मुळात अशी आहे किती ती ताणं त्याला ते जाणून देत नाही. ती त्याला जबाबदारी म्हणून ती त्याच्यावरती टाकली जाते त्यामुळे त्याला कळतचं नाही की हे हा मानसिक ताणं आहे हे मानसिक दडपण पण आहे त्याच्यावरच त्याला असं वाटतं की, ही माझी जबाबदारी आहे, हे मी करणं किती गरजेचं आहे, म्हणजे ते आप समाजाची रचनाचं अशी आहे की पुरुषांना त्यांच्या समस्या ते जाणवून देत नाहीत त्याच्यामुळे कदाचित अ ही जागृतीचं नाहीये पुरुषांमध्ये कि ह्याच्यावरती काही उ उपाय आहेत. आपण जे ताणतणावा खाली आहोतं त्याच्यामध्ये आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊन मानसिकं आरोंग्य च्या डॉक्टरकडे जाऊन याच्या वर्षी आपण उपचार घेऊ शकतो. पण यातंन बाहेर पडू शकतो. हे त्यांना समाज म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही म्हटला की पुरुषानां असं वाटतचं नाही किंवा हे होतंं नाहीेये डॉक्टर भेद करत नाहीतं पण मुळात समाजामध्ये तशी जागृती नसल्यामुळेचं पुरुषांना हे माहितीचं नाही, की आपल्यावर आपल्याला जो त्रास होतोय, हा मानसिक त्रास आहे. आणि त्याच्यामध्ये कमी पणा असण्याचं काहीचं नाहीये. आपणं डॉक्टरकडे गेलं पाहिजे याच्यावरती उपायं केले पाहिजेत उपचार घेतले पाहिजेत.
पण आजकाल खूपश्या पुरुषांना सोशल मीडिया आणि हा सामाजिक माध्यमांमुळे कळतय
एक मिनिटं एकं मिनिटं एक मिनिटं हे कुठल्या पुरुषांविषयी बोलतायं तुम्ही शहरी पुरुषाविषयी बोलताय शहरी पुरुषामधले पण विशिष्ट वर्गातल्या पुरुषाविषयी बोलतयं कारण की तुम्ही जे तुम्ही जे बोलताय तुम्ही जे सांगताय की ह्या संकल्पना मानसिक आरोग्याच्या मानसिक आरोग्याच्या कंल्पना ह्या निम्नस्तरीय किंवा अ निम्नस्तरा यापर्यंत गरीब वर्गापर्यंत पोहोचंलेलेच नाही आहेतं. तर तिथल्या स्त्रीपर्यंत पोचल्या नाही, तर तिथल्या पुरुषापर्यंत पण नाही पोचल्यातं. मध्यम वर्गातल्या पुरुषापर्यंत पण त्या विशिष्ट गटापर्यंत पोहोचलेल्या आहेत स्त्रीयांच्या त्या सगळ्या पुरुषापर्यंत पोहोचलेल्या आहेत. असंही मी म्हणत, नाहीये त्याच्यामध्ये शिक्षणचं स्तंर तुमचं राहणीमानं आणि तुमचं ठिकाणं म्हणजे अं पुण्यातल्या पुरुषांमध्ये एकां विशिष्टं वर्गातल्या पुरुषांमध्ये ते जाणवतं असेल मगं तुम्ही हे पुण्यांच्या बाहेर जरां मुळशीपर्यंत जावा किंवा बारामती साईडलां जावा किंवा थोडं मंचर साईड लां जावं तुम्हाला तेंं जाणवणार नाहीये की पुरषांमध्ये त्याच्याविषयी माहिती आहे मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन गट करावे लागतील की अ जी जागृती होतीये किंवा जे पुरुष म्हणताय त्याच्यामध्ये शहरी भागातले विशिष्ट वर्गातले त्यांच्यामध्ये ती माहिती येतीये सोशल मीडिया मुळ व इतर कारणामुळ पण ती अजूनही माहिती तेवढ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या निम ग्रामीण भागातल्या निम शहरी भागामध्ये ते पोहोचत नाहीये.
मी तर पुढे जाऊन हे म्हणते की ज्या शहरी लोकांकडे किंवा ज्या शहरी पुरुषांकडे माहिती येतीये ते पण अ त्यांच्या काहीतरी मानसिक आरोग्यावर काम करायला तयार नाहीयेत. आणि हि एक चेनं चेनं असते. एकं घटकं तुमचा तिकडे गेला, की तो अजूनं दोनं लोकांना सांगतो. तो दोन दो लोकांकडन ते चार लोकांपर्यंत पोहोचत पण शहरातल्या ज्या स्त्रियांना कळतंय की आपल्याला गरज आहे आपल्या मानसिक आरोग्यावर काम करायचे आपल्याला तान येतोय आणि हे जे त्या माहितीतूनच येत जुई माहिती पुरुषांपर्यंत पोहोचली आहे पण पुरुष त्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करण्यापेक्षा ते व्यसनाधीनतेकडे व वळतात म्हणजे दारू, सिगरेट किंवा मग आता सोशल मीडिया. त्याच पण व्यसन लागत आणि ते जो प्रॉब्लेम आहे तो सो सॉल्व करायचास सोडून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ते बाकीच्या गोष्टींकडे वळतात. आणि जो मूळ मुद्दा आहे तो तसाच राहतो जरी त्यांना माहि
अगदी अगदी मान्य मी ह्या तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या आपल्याला नाहीत हे कशामुळे त्यांना वाटतं त्यांना वाटतं वाटतं की मी दारू पिली मी सिगरेट पिली तर मला हलकं हलकं वाटतं माझा मेंदू काही काळासाठी तो रिलॅक्स होतो त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांना हा त्याच्यावरचा उपाय आहे पण हा लाँग टर्म उपाय नाहीये तुम्ही व्यसनाधीन होऊन तुम्ही एखाद्या आजाराला बळी पडू शकता. तुमच्या व्यसनामुळे तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीवरती, तुमच्या मुलांवरती, तुमच्या फॅमिलीवरती परिणाम होतो त्याचे खूप वाईट दुर्गामी परिणाम होत तात मात्र पुरुषांना असं वाटत की हा रिलीफ आहे यातन आपण बर होऊ. मग पहिल्यांदा थोडं मग जास्त मग जास्त आणि जास्त मग शेवटी ते मानसिक आरोग्य बाजूला राहतं आणि. व्यसनाच्या विळख्यातच तो पुरुष अडखत जातो न त्यातन अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही ज्या मगाशी ज्या प्रकारे बोलला की ही एक साखळी आहे. ते अगदी अगदी मला ते मान्य आहे की हो ही एक साखळी आहे. आणि ही साखळी तोडायची असेल तर मुळात जागृती होणं खूप गरजेचं आहे सरकार आता थोडंफार त्याच्यामध्ये पुढाकार घेतय. पण याच्यामध्ये मोठा पुढाकार घेणं आणि मोठ्या यांनी सहभागी होणं मला तरी गरजेचं वाटतंय याविषयी तुमचं मत काय मला सांगा?
ही साखळी जसं पूर्वी शिक्षण नव्हतं आणि हळूहळू ते ग्रामीण भागात पोहोचल. तशीच सुरुवात ह्याची पण असेल की मानसिक आरोग्याच शिक्षण आणि त्याचा जो टॅबू आहे म्हणजे आपल्याकडे मानसिक आरोग्य म्हटलं तर डायरेक्ट सिनेमा मधले अ मेंटल हॉस्पिटल ति थे दाखवलेले शॉक दिलेल्या गोष्टी हे सगळं एक्स्ट्रीम लेवलचं असतं. पण कधी ना कधी अ म्हणजे एक ॲक्टर हेत त्यांनी कोट केलं होतं की ज्या लोकांकडे मन आहेत त्यांना मानसिक त्रास आहे. म्हणजे आजार नाही त्रास, ताण येणं असू दे एकटं वाटणं असू दे आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात एका पर्टिक खुल्या टप्प्यावर येत राहतं मग तिकडे जंडर मानसिक आरोग्य जंडर बायास करत नाही. ते सगळ्यांना ताण देत एवढंच की स्त्रियांविषय त्यांच हॉर्मोनल म्हणजे त्यांचं शरीरच वेगवेगळ्या पद्धतीने काम कर त त्या त्या पद्धतीने त्यामुळे त्यांना जास्त वेगवेगळ्या स्ट्रेस मधन जावं लागतं त्यांच्या शारीरिक ह्याज्यामुळे पण याजा अर्थ असा नाही की पुरुषांना नाही येत त्या गोष्टी किंवा होत नाहीत.
अगदी अगदी पण त्या स्त्रियांमध्ये पण मी तेच प्रमाण म्हणतोय की स्त्रियांमध्ये उच्च वर्गीय किंवा सुशिक्षित महिलांमध्ये ती जागृती होतीये अजूनही तेवढी नाहीये मला वाटतय परंतु तीच मग निम्न स्तरावरती गरीब वर्गामध्ये मध्यम वर्गामध्ये ती ती स्त्री स्त्री पण वंचित आहे मी तसं पुरुष एकदमच वंचित म्हणतोय ना पण तेच त्याचप्रकारे ही स्त्री सुुद्धा ना जे अ निम्न स्तरावरची जी स्त्री आहे ती पण याच्यामध्ये मला अशी पिचलेली अ किंवा तिला ह्याच्याविषयी काय माहितीच नाहीये. आणि हे कायतरी भयंकरच अस होत आपण असं काही सांगितलं तर आपल्याला वेडच समजलं जाईल आपल्याला सगळ्यांपेक्षा वेगळं काढलं जाईल म्हणजे तिज्यामध्ये जागृती झाली तरी पण समाजामध्ये ती अजून स्वीकारण्याची तेवढी हे दिसत नाहीये. कौटुंबिक ह्याच्यामध्ये त्याच्यामुळ ते होतय कारण की स्त्रियांचे मानसिक आजार हे फक्त मानसिक आजार नसतात तर ते वेगवेगळ्या प्रकारे अस त्या म्हणजे कौटुंबिक लेवलला असेल त्यांच्या प्रेग्नेंसी नंतरची अस त्यांच्या डिलेव्हरी नंतरच्या असतील नंतर मूल वाढत असता असतील मुलं मो ठ झाल्यानंतर असतील वेगवेगळ्या टप्प्यावरती किंवा जेव्हा त्यांचं उतार वय होतं तेव्हा घरामध्ये काम करण्याचं प्रमाण त्यांचं कमी होतं. तेव्हा अगदी बाजूला आपण टाकले जाऊ ह्यातनं जो येणारा ताण असतो. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारे ताण अस म्हणजे ते नातेसंबंधामधल्या ताण तर आहेतच ते तर मुख्य आहेतच पण त्यापेक्षा मलाही वाटतं की स्त्री ही लहानाची मोठी होत असताना समा आपला समाज ज्या प्रकारे तिला ट्रीट करतो त्यातनं जे वेगवेगळे ताण येतात मानसिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात त हे खूपच गंभीर आहे असं मला वाटतं.
हे जे काय स्त्रियांबाबत आहे यातले नव्याण्णव टक्के गोष्टी पुरुषांना पण लागू होतात. म्हणजे तू तुझ्या भावना व्यक्त नाय कराचा तुझी जवळची व्यक्ती गेली त तू रडायच नाही तू तुझ दुःख सगळ्यां समोर लपून ठेवून तू बाकीच्या घराला सावरायच हे किंवा तुला ऑफिसमध्ये ताण आला की तू घरी बोलाच नाही. ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांना पण सहनच कराव्या लागतात.
नाय पण मला असं वाटतं की सहन करायला लागलं ना तर त्यांच्यासाठी एक सिस्टीम तयार अस ती जो तू कुठतरी त्याचा तो निचरा होतो एक पुरुषांतक असल्यामुळं म्हणजे मी म्हटलं की पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त हे दुर्लक्षित आहे पण तरी सुुद्धा मला असं म्हणायचं आहे की, स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांना ना त्याचा निचरा करायला ना समज आहे तो बाहेर बोलू शकतो. मित्रांचा ग्रुप करू शकतो. अ किंवा एखाद्या विशिष्ट अ गटामध्ये जाऊन आपलं म्हणं मांडू शकतो वेगवेगळ ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्टिव्ह राहू शकतो स्त्रियांसाठी मुळात खूप अवघड ए कारण का त्या ऐंशी टक्के टक्के स्त्रिया ह्या घरातच बंदिस्त आहेत.
त्या इकॉनॉमिकली डिपेंड आहेत भावनिकदृष्ट्या डिपेंड आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्या गोष्टी अधिक कॉम्प्लिकेटेड होतात.
जरी पुरुष दुर्लक्षित असला असं मी म्हटलं तरी एक सिस्टीम त्याच्यासाठी काम करत असते कंटिन्यू. त्याला काय होतय का तो कारण तो करताय ना घर घरामधला. किंवा नसला स्त्री जरी त्याचे इतके कमीवत असले तरी तो सामाजिक दृष्टीने तो तो मुख्य आहे तो मेन आहे. त्याच्या मूळ काही फॅसिलिटी त्याला मिळतात त्याच्यामध्ये.
ओके आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोललो. बाकी आपण नंतर कधीतरी निवांत यावर चर्चा करूया.
नक्की नक्की मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं अशाच गोष्टींवरती
किती नाटकी बोलतो रे देवा.